हा येतोय ना आवाज
हो येतोय आज कशी काय आठवण आली ग तुला माझी सकाळ सकाळ
मला रोजच आठवण येते तुझी हाह
ह्ह्हहहह बापरे एवढं मिस करते तु मला
हो मग काय
काम आवरली की काय तुझी आज म्हणून फोन केला वाटतं मला.
हो आज हो आवरून घेतलं आज स्वयंपाक पण झालाय. भाजी टाकली शिजायला म्हटलं शिज ते तोपर्यंत हा म्हणजे वरण, भात, पोळी, भाजी सगळं केलं अ शिवमला पण हा शिवमला पण डब्बा वगैरे करून शाळेत पाठवून दिलं.
अरे वा! छान मस्त, माझं काय नाही ग माझं आवरायचं आहे आज सगळंच पाहुणे आलेत जरा घरी
आज नाही गेली का?
हो आली आली काय म्हणते?
पाहुण्याला घर सांभाळायला ठेवलंय काय?
हो अग अग रात्रभर तरी झोपली नाही तो पाहुून छोटा बेबी आला होता. रात्रभर झोपला नाही चार वाजल्यापासून जागाच होता तो.
अग नवीन ठिकाणी करतात, ते नवीन ठिकाणी करतात नाही येत झोप त्यांना
आग पण चार वाजता त्याला त्याच्या आईने खिमटी भरवली वगैरे बनवली आणि मग ती पाजली. असं एकदम चार वाजता फ्रेश झाला होता तो एकदम मस्त खेळत होता बघशील हह.
अच्छा अच्छा अगं तू लग्नाची खरेदी कुठे केली होती ग?
माझी लग्नाची खरेदी आहे मुलचंद मिल म्हणून माहितीय का तुला?
हा हा ऐकलेलं आहे मी ते बऱ्याच ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.
हो हो हो तिथे आणि ऑफर्स पण चांगल्या असतात आणि छान साड्या असतात म्हणजे तारीख ते मिळल तू ग्राहक असे त्यांचं म्हणजे ते स्वतः बनवतात आणि डायरेक्ट विकता म्हणजे अस दुसऱ्या शॉप मदन वगैरे नाही देत त्यांचे स्वतःचे दोन तीन शॉप आहेत.
कारखानाच त्यांचा आहे म्हणजे ते बनवण्याचा कंपनी हम हम.
पुण्यामध्ये आहे ते छान आहे खूप मोठं आहे ते
अच्छा अच्छा
काय म्हणते
साड्या कितीपर्यंत घेतल्या होत्या
साड्या कमी म्हणजे माझ्या लग्नाची शॉपिंग जवळ जवळ पंधरा हजार मध्ये झाली होती म्हणजे अ म्हणजे इकडची साडी माझी
म्हणजे किती साडा घेतल्या होता अशा
अगे म्हणजे माझ्या फक्त माणजे लग्नाची म्हणज नव्याकडेचे नाही फक्त माझ्या साड्या म्हणते मी अ म्हणजे आपण साखर पुड्याला आधी एक लावत होती परत लग्नासाठी नऊवारी अं परत अजून एक हल्दीसाठी रात्री साडी हल्दी साठी दुपारी साडी
बापरे खूप कमी ह्याच्यात झालं ग खूप कमी झालं का माझे हा बोल ब
बोल बोल तुझं तुझं किती
अच्छा अगं म्हणजे माझी एकच साडी आहे का ती वीस हजाराची आहे अ जो ब्रॅक ब्रॉकेटची साडी आहे हो आणि एक पैठणी आहे पॅरोट ग्रीन कलर तर ती आहे दहा हजाराची आणि एक लग्नाचा मी शालू घेतलेला तो साडेबारा हजाराचा आणि हळदीची हळदीची हळदीची साडी साडेतीीन हजार असं चारच साड्या घेतल्या आणि एक घागरा घेतला होत म्ी
बापरे
हम् हा म्हणजे बाकी तर मी जालन्यावरून केले होती बघ माहिती आहे का तुला जालना जिरला
माहिती आहे जिल्हा माहितीय आहे आम्ही एकदा तिथे तिथे तिथे पण डायरेक्ट पैठणी वगैरे ते हाताने विनून वगैरे करतात ना ते
नाही नाही तिकडे नाही करत
म मला वाटलं की हाताने विलन वगैरे करतात
नाही नाही ते पैठणच्या तिकडे काही आहे बघितलं म्हणून
हा हा पैठणच्या तिकडे ब्मम्म् तिकडे कर बरोबर तिकडे गेली होती मला तेच आठवलं नाही एक जण कुठेेते
नाही येवल्याला खूप छान भेटतात बरं का अगं म्हणजे आपण तरी वीसज ह जार म्हणाय लागले मी अग साड्या एक एक लाखांपर्यंत साड्या आहेत बैठणी
पाहिल्यात मी पाहिल्यात एक लाखाची साडी अगं पण ती बघून असं वाटत पण नाही एक एक लाखची साडी आहे म्हणून म्हणजे एकदम साधी सिंपल
हा म्हणजे काय होतं आता मी वीस हजाराची रॉकेटची साडी घेतली ह आणि तीच साडी लोकांनी काही काही लोकांनी पाच हजाराला घेतली पण मग त्याच्यामध्ये काय फरक असतो कधी कधी शायनिंगचा फरक असतो कधी कधी त्यात थ्रेडचा फरक असतो सुतामध्ये फरक असतो कपडा
अच्छा बरोबर बरोबर
पण म्हणजे दिसायला तरी मला तरी वाटत हा एवढे पैसे नाही वेस्ट करायला पाहिजे आपण त्यामध्ये
हम् हम नाही नाही माझी पण तिकडची म्हणजे नवऱ्यान म्हणजे माझ्या मिस्टरांकडून साडी होती ना ती पण लग्नाची माज अशी ब्रॉकेट टाईपच होती ती माझी तेरा हजाराची साडी होती आणि जी एंगेजमेंटची ग्रीन कलरची साडी असते ना ती अकरा हजाराची होती माझी आणि रिसेप्शन ला घेतली होती ती पण माझी काहीतरी ती जास्त नव्हती महाग म्हणजे ती स्वस्त होती काहीतरी आठ नऊ हजारपर्यंत पण ती एकदम अशी भरलेली आणि ती चांगली मिळाली होती मला साडी म्हणे त्या साड्या वेगळ्या आणि माझ्या माहेर कढून घेतलेल्या वेगळ्या असा साड्या घेतल्या होत्या मी
नाही ते आमचं कसं होतं आमचं आमच्याकडं खरेदी आणि त्यांची त्यांच्याकडं असं होतं आणि मग पार्लरला बाली वगैरे लावली होती का
हो पार्लरवाली पण सांगितली होती आमच्याकडे खूप कमी घेतात ग आमच्याकडे कमी घेतात पार्लरवाली पण माझे दहा हजार घेतले होते फक्त तीन मेकअपचे
माझे चार मेकअप केले होते तर पंधरा हजार घेतले होते
अच्छा खर ठीक आहे मग तेवढ्या घेतातच ग हल् पण आता खूप घेतात बापरे
पण नाही ग म्हणजे तेव्हा एवढं नव्हतं आणि मला असं वाटलं मी तिला सांगितलं होतं की नॅचरल ठेवू सगळं असं म्हणजे जास्त डार्क वगैरे नकोय आणि तिनं माझं प्रत्येक मेकअप असं खूप जास्त डार्क केलं आणि मला डार्क आवडत नव्हतं मला असं निवड पाहिजे होत आणि मला सगळे नंतर बोलले मला नंतर सगळे बोलले कि तू आशी जरी उभं राहिली असस तरी चांगली दिसली असतीस पण ते अप करून अजूनच घहण दिसत होता
नाही माझं खूप छान केलं होत मेकअप तिने म्हणजे एकदम असं मी एकदम सिंपल सांगितलं होत तिला म्हटलंतं क मला जास्त फाउंडेशन वगैर अजिबात नो म्हणजे एकदम जेवढा तुला कमी लावता येईल ना जो लेअर पहिला लेअर असतो ना तोच लावत लालेको अस सांगित होत मग त ख छ मेकअप केला हो फोज वगैर खूप छान आले होते
आपण तसं बोलतो त्यांना पण ते काय म्हणतात त्याच्या स्टेप्स असतात जरी तुम्ही म्हटलं एक क्लिअर लावायची तरी पण त्याच्या स्टेप्स असतात म्हणतात ते आणि मग चालूच ठेवत तो फांडेशन लाव कॉम्पॅक्ट लाव काय लाव
तुमच्याकडे तीन दिवस असतो का कार्यक्रम
अ आमच्याकडे अ हा म्हणजे मेहंदी हळद आणि नंतर लग्न बरोबर आहे
अच्छा आणि एंगेजमेंट
अ माझी एंगेजमेंट झाली नव्हती म्हणजे आमचा सुपारीचा कार्यक्रम झाला होता सुपारी फोडली होती आणि मग हा आणि एंगेजमेंट आहे का ती लग्नामध्येच म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या आधी थोडस करून घेतली त्याच दिवशी
अच्छा म्हणजे तुमच्याकडे एकत्र असतं का म्हणजे हळद आणि लग्न म्हणजे दोघांच मिळून
नाही नाही म्हणजे हे एंगेजमेंट वेगळी असते आमच्याकड पण पण माझी तशी पकडली होती म्हणजे तसं पण करू शकतो आणि असं पण करू शकतो असं काही नाही आणि करणारे तर हे वन डे पण करून घेतात ना मग
हा करणारे घेतात ना करून आता माझा पण तीन दिवस कार्यक्रम होता म्हणजे माझं शेवटच म्हणे माझ्या घ आम्ही चौघी जणी बहिणी ना मग मी शेवटची मग सगळ्यांना खूप अशी हौस होती मग तीन दिवस कार्यक्रम अस एकदम जोरात लग्न झालं होतं पण काय झालं होतं तेव्हा तरी कोरोना होता माझ्या तुझ्या टाईम मध्ये होता का कोरोना
नाही नाही माझं कोरोनाच्या नंतर झालेलं
अच्छ माझं कोरो म्हणे एकदम अस संपायलालं होतं ोडंवढं लोक थो थो पात होते
ह पण तेच थोडंसं घाबरत होते तर लोक कमीच येत होते ग तेव्हा
हो हो पण नाही आमच गवातले सगळे लोक ना गंणजेम्ही कमी लोकांना सांगितलं पण गावातले लोक कशा जवळजव आमच्या गावात हजार बाराशे पट आहे म्हणजे तसं बघायला गेले तर एवढी पब्लिक आहे मग एवढे सगळे लोक लग्नाला म्हणजे इतकं मोठं
गावाच्या ठिकाणी झालं होतं का दुसरीकडे ठेवलं होतं कार्यालयात वगैर
नाही आमही हॉल केलं होता पण ते कोरोनामुळे मग ते पण कॅन्सल झालं मग आमचं ना पोल्ट्री फार्म आहे माझ्याप्पांच म्हणजे खूप मोठी आणि यांची जागा पण खूप म्हणजे एकदम असं मोठं असं आहे तिथे तर मग तिथे आम्ही मग मंडप केला होता मगम्ही दोन तीन महिने आमचं पोल्टट्रीचं बंद ठेवलं होतं अ चिकनचं वगैरे ते आणि मग तिथे साफसफाई ून सगं व्यवस्थित करून मग ओपन मंडप तिथेच केला होता
अच्छा अच्छा माझ माझ होतं हा हा माझ माझ म्हणजे मला गावात करायचंच नव्हतं म्हणजे आणि मग ठेवलं होतं दुसरीकडें ठेवलं होतं थोडसं गावाच्या जवळ दहा पंधरा किलो पंचवीस किलोमीटर होतं मग आम्हीच तिथे गेलो सगळे आणि मग तिकडचे पण आले आम्ही पण गेलो मग थोडं कसं गावामध्ये कसं आहे म्हणजे टॉयलेट बाथरूम म्हणा किंवा अजून काय आमच्या गावामध्ये कार्यालय वगैरे हॉल वगैरे तसं काही नाही आहेच छोटस गाव आहे तर मग आम्ही तिकडे ठेवलं होतो तर मग ते झोपायची वगैरे पण सोय होते रूम वगैरे असतात अजून टॉयलेट बाथरूम मेन म्हणजे ते पाहिजे ग
हो ग आणि त्या कस गैरसोय होते ना पाहुण्यांची वगैरे कसं गावा ठिकाणी कसं आम आमच्याकडे नाही आमच्याकडे कोणी पण कुणाच पण घरी गेलं तरी असं करून घेतात आणि जवळपास सगळे आमचे ना जव राात लां नाहीण म्हण आपण घरून जाऊन असं सकाळी वगैरे येणाऱ अशेच होत्या म्हणजे पाहण्यासाठीग अ असेच आहेत त्याच्यामुळे काही एवढं काही प्रॉब्लेम नाही
हम्म आणि माझ्या लग्नाचं म्हणजे जेवण खूप छान झालं होतं आणि अ म्हणजे माझे मिस्टर आहेत का त्यांना पूर्ण जेवण करून घेतलं आणि ते मठ्ठ बनवलं होतं ताकाचं नतो का तो त्यांचाही पिला माझाही पिला आणि मी एक घास ा खाय मला म्हणजे जेवण पण नाही गेलं आणि ते किती रिलॅक्स नाही
अ अगं मग माझं पण माझ्याकडे मशरूम ची भाजी केली होती एवढी सगळ्यांना आवडली होती म्हणजे अजूनही असं नाव काढतात हो तुजे तुझ्या लग्नाचलं जेव खूप चगलं होत खूप छान होतं म सगळ्यांना आवडलं कारण आपल्या आपल्या बाबाला तेच हवं असतं ना आपल्या कि आपलं म्हणजे पोरीचा ना लग्नामध्ये माणूस असं हसमुख गेला पाहिजे की नाव काढून गेला पाहिजे की हा बाबा जेवन चांगलं झालं होतं रीचं लग्न छान करून दिलं वगैरे
नाही म्हणजे कुठल्याही वडिलांचं कसं असतं माहित आहे का त्यांच्याकडनं होईल तेवढ जास्त करतात मला तरी वाट कुणाच चांगलं हो त्या प चण्या प्रयन त्याच्या म कधीच कुणाच्या लग्नाला तरी नाव नाही
हो असं खूप आणि मग हे पण आता फक्त ती अ काही लोक तर किती जेवण वाया घालवतात म्हणजे कोणी खातं कोणी नाही खात म्हणजे किती वेस्ट तर एवढं जात तरी पण म्हणजे प्रत्येकाने अस विचार केला पाहिजे की आपण कुठे चालो एादा म्हणजे नवरीचा बाप असतो तो किती मेहनत घेत असतो म्हणजे ह्या एका दिवसासाठी त्याला किती म्हणजे तीन दिवसातच कार्यक्रम होतो पण त्याला किती त्याच्यासाठी तडतोड करावी लागते ते आपल्यालाच माहिती म्हणजे आपण त्याच्यातून गेलो तर आपल्याला माहिती की आपल्या बाबाने आपल्यासाठी किती केलेलं आहे म्हणजे आयुष्यात
हो ग म्हणजे त्या एका दिवसासाठी किंवा त्या दोन दिवसासाठी बापणा आयुष्यभर मेहनत करत असतो
खरंच ग खरंच आम्ही तर चौघी बहिणी आहेत बाई तुला काय सांगू एवढ खूप केलं आमच्या पप्पांनी हो म्हणजे पण असं नाही की एक पण नाही असं वाटलं की सगळ्यांच छान त्यांनी त्यांच्याे त्यांच्या पद्धतीने सगळ्यां त छान लग्न म्हणजे लावून दिले असे एक क कोणाला नाराज नाही केलं सगळे खुश होते अजूनही सगळे नावं काढ की बाबा म्हणजे छान केल्या लग्न मुलींच
हम्म हम् हम हम्
नाही करतात ते म्हणजे आपापल्या पद्धतीने व्यवस्थित करतात ठीक आहे अगं मला एक काम आलं मी करू का तुला नंतर?
हो हो चालेल चालेल ठीक आहे कर फ्री झालीस की कर मग हम् चालेल बाय हो हो बाय.